फोन येतो अन् उचलला तर कट होऊन जातोय
अ- हो तेचं होते मला दाखवतचं नाही इकडं उचलला असं अ - ह. म्हणून मी तुम्हाला म्हंटलं का फोनला नाही लागत हाणा. माझा नाही येते तुमच्याकडे.
बर तू वरती ये मग पाहू आपण का बरं येत नाही जेवण करून घेते, आता जेवण जायला आता केलंय आता दहा मिनटं तर, बोल.
हा नाही बंद नाही करू राहिली.
हा म - तेचं म्हटलं आता का आल हा केला याकास. गोष्ट सांगू का तुला? इंग्लश मधून इंग्लिशे मध्ये माझं तर काळलं पैसे तुला सांग
सांगणार अर्थ पूर्ण गोष्ट सांगा.
ह. ते म्हणत मला तर कळ कळाली पाहिजे पहिले नकी गोष्ट काय.
हम् ते इंग्लिश टीचर कुठे गेले?
इंग्लिश टीचर, इंग्लिश टीचरला पहिले समजून सांगावं लागेल. इंग्लिश टीचरला, पहिले समजून सांगाव लागेल हो खरं बोलते काय मशीलं.
ह.
ह.
तेचं म्हटलं इंग्लिश टीचर कुठं गायब झालं म्हटलं त्यांना माहिती असेल तर आंघोळ झाली का नाही त्यांची?
झालली इतक्यात शाई स्नान झाले आले ते.
ह हो का.
सांगिती येवडी गोष्ट मराठीतून ट्रान्सलेशन. हा मर आ- तिला मराठीतून तर काळाली पाहिजे ना. उदंरा, मांजरांची गोष्ट आहे.
हा का. नाही तर एखा काय वेळेस सांगाय मार्केट वाम करतम
माठात खडे नाही टाकीत उंदरी.
उंदरी नाही वो आज आमच्या साश्यांना पिल्लं झाली. ती पाच पिल्लं झाली सशाला आमच्या मळ्यातल्या सशाला.
हा का ये बाबू.
पाच पिल्लं उंदरावानी पिल्लं आहे ते असे त्यातले द -दोन. पिल्लं मांजरीनी खाल्ली आवं.
हा का अरे देेवा, त्यालाना राखण नव्हंत का कोणी.
त्यांनी ते काय रात्री ते हे झालं वाटतं आणि त्यांनी ते मोकळ्यात ठेवलं त्याना काय माहिती ना माजंर. हेल्प
माणसांनी मोकळ्यात ठेवलं असं कापसावर
हा हा.
ते मांजरडं येऊन घेऊन गेलं ते दोन पिलं.
अरे देवा,
हे ना लईभारी पिल्लं होती अवं.
हूं व्हाईट आहे का ते रानु - रानु ससा
रा - या व्हाईट विकत आणलेले पिल्लं होते मांजरं होते. हा, विकत आणलेले.
नाही, नाही, सशाची पिल्लं व्हाईटच आहे का? मग रान सशे
नाही, अशान सशेच झाले. एक व्हाईट होतं. तेच मांजरानं पांगन नेलं.
अरे... देवा!
हे ना... नात ह्यांनी फोटो काढून आणले. त्यातले तीन वाचेले ते तर लई भारी आहे.
ते रान सश्याचं.
एकंद त्यांनलाय ना, म्हणजे? न मळ्यात सापडलं, आणि एक त्याने विकत आणल होत. ससा आणि ते नेमकी, नर अन् माधीच निघाली.
हा का, अरे.. बापरे! लगेच, त्यांना पिल्लं झाली.
यांना म्हटलं, अवं नर हाय जोडीच असेल. त्यांच्या वली ते म्हणता. नाही ग म्हटलं. मग ते का आपआप झाली. म्हणता नाही, नाही, नर अन् मादी होती.
आपोआप झाली, कशी काय आपोआप होते.
हो, तेच त्यांला म्हटलं, काय ते आपाप झाली मग.
हे, आता म्हणा आलं ना, दुध घेऊन आलं, तेव्हा म्हणे सशाला पिल्लं झाले, पाच झाले, पण त्यात दोन उंदरं, मांजरेनं नेली.
अशी उंद्रावणी, आता ती दुसरी आहे. ती सगळी अशी काळी जरद आहे उंद्रावणीच.
झालं का? आवरलं.
हा... आवरलं. मग? म्हाया, भावाचा फोन आला होता. ते सांगत होता. त्याच्या पोरीला नीट मध्ये चांगले मार्क पडले ना. ह.. तेच सांगत होता. तो हॅलो... हॅलो... हॅलो.... हॅलो.... हॅलो.... आवाज येतोय का? हॅलो....